हॅलो. हा बोला कि, काय करायला?
काय नाही बघा बसले. तुम्ही काय करायलाय?
काय नाही. मी पण बसले आता, चहा झाला?
चहा नाही अजून, तुमचा?
माझा पण नाही अजून, आता आणि थोड्या वेळाने घेणार.
होय.
हां, पाऊस ते न झाला की नाही तुमच्याकडं?
हो झाला बघा मगाशी भरपूर झालाय पाऊस. तुमच्याकड?
हां, आमच्यात पण थोडा आलेला.
हो. काय वेळ म्हणजे पाव म्हणजे, हे टाय झालेय ना सगळं वातावरण- ज्या वेळेला पाऊस पडायचा होता. त्या वळेला पडलाच नाही. आत्ता चालू झालाय थोडा थोडा
होय ते पण सकाळपासून ऊन आभाळ ऊन आभाळ होतं. आत्ता मोठा पाऊस पडलाय. अं आणि परत हा जस सकाळी होत तसं आणि ऊन पडलंय.
होय आता नी ऊनच पडलंय. जरा पाऊस पडलाय एक अर्धा तास तर
हां हां.
आता आणि ऊन पडलंय.
हां हां हं तब्येत
मग हाय बघा. तुमचं?
हाय हाय बरिय. आणि काय म्हणताय?
काय नाही बघा निवांत हाय. काय केस एक लई गळायला लागल्यात तेन टेन्शन आलंय.
होय आता सगळीकडे तेच चालू आहे. ते घरात तुम्ही तेल वगैरे तयार करून लावताय. काय बाहेरन कुठलं ऑर्डर करताय? मग
मी अजून तर काय बाहेरन काय आणलं नाही. घरात पण हाय आम्ही नॉर्मल खोबरेल तेल तेन तेच वापरतो. मी बाकी कुठलं वापरत पण नाही.
हां हां. म्हणजे आता ते झेंडूच फुलं वगैरे तयार करून म्हणजे घालून ते फुलं व तेल वगैरे तयार कराय लागल्या. ते माहितीय का तुम्हाला?
नाही हो, तुम्हाला माहिती आहे का?
हा म्हणजे मी घरीच तयार करून म्हणजे लावलेलं थोडं एक दोन तीन महिने.
होय काय फरक पडला?
हा थोडं गळती कमी झालंय आत्ता.
होय. मग ते कसं करायचं मला पण सांगाल क म्हणजे मी पण करते, माझ तर खूपच गळाय लागल्यात केस.
हा हा म्हणजे आपलं जे रेग्युलर खोबरेल तेल वापरतोय ना आपण,
हा
अ त्यामध्ये आपली जास्वंदाची लाल फुलं असतात बघा ती फुल्लं अ प्लस आपलं कडीपत्ता असते ते कडीपत्ता, मेथी आणि कोर- फड हे कोरफड असं बारीक बारीक फोडी करून घ्यायच,
म्हणजे नुसतं गाबा घ्यायचा का त्याचा?
हा नाही साल घेतले तरी पण चालतय असं, नुसतं फोडी करून घ्यायचं जसं आहे तसं कोरफडचं. बरं मी थोड्या वेळाने करते काय कॉल तुम्हाला, सांगते सह- हा थांब थांब ह शंभू एक मिनिट.